कोणत्या बाजार हॅलो बोला बोला ओ ताई हा बोल बोल हो विचा विचार मी लावलेला का नाही कॉल होता का नाही तू उचला का उचलला नव्हता ना
नव
ता उचलला तो पटला हो काय मग हे झिरो सेकंद झाले म्हणायचं ते आणि तू आता पूर्ण सबमिट करून टाकलाय कोण किती क त्या पोरासनीचं होतं नव्हता कनी
सबमिट करा लागतंय गं ते
हो की तसा दुसरा कॉल लागत नाही ना आपला मग
आम्हाला काय माहित नाही बाई. मी डायरेक्ट फोनचं
काहून की तो लागूनच नाही तर राहिला आता ते हा कॉल म्हणते त्यासाठी म्हणजे पूर्ण झालेलाचं आहे म्हणते असंच लिहून देते ते डायरेक्ट त्याच्यावर
जाऊद्या ना मग तुम्हाला आले का पैसे बैसे काही टास्क झालेत
नाही ओ आता काय दोन दोन तीनदा कॉल केले फक्त मी
ह ह ह
तू केलंस कुठं.
पुढे गेलत तुम्ही लग्नाल गेलते का.
हो लग्न काय र व तशीच गावा गेली त मी
म्हला लग्नालाच गेलत का आणला गेलत
नाही लग्ना नव्हती गेली.
पार्सल आलाय
नाही हर्षात आताजन येईल ना आता इंदोर वरून आला तो
इंदूर वरून आला मग कुठे आहे तो.
आता इथ तो आहे जळगावले पर परवा लग्न आहे मग ते जातीलन घेऊन येतीलन त्याला हम्म
हो ना मला मण ये देमने
हो घरीच नव्हती मी गा गावाला गेली होती.
त्यासाठीच हे केलं.
हो न काय काय म्हणे आवाज येते का कट करायला लागते का नाही नाही
मग माझ्या आवाज डबल डबल करून येऊ राहिला.
मल ये इ्रल ना हाव डबल डबल
होव का
हमं
तेस म्हटलं आवाज डबल डबल येवू.
मला पण नाही लावा डबल डबल तरम्
झाला का.
काय काय आलं मग हच्यात का
आ
काय काय आलायचत मग मी घरी येन राहिली ती पण मा भलेच हा गायत्री मी म्हटलं. आण की म्हटलं हे कलाच आलेय की आणखी काही आलं याच्यात
काहीच नाही म सांगो मा दुसर्या पा आलायल की मला का माहिती
सांगाता ते येते ना समजते ना तर काय काल रेकॉर्डिंग आहे की काय म्हणून काहीच नाही पाहिलं म्ह त्या करता सांग काय करायचं. नाही तेच, माहिती पडते ना. माहिती पडते त्याच्या
हा हे असत हो ना मग बटन उचलल्या जात नाही कॉल जाते. सांग ला उचल जा उचल जा
हा ना आमच्या तई ना प कितीठे कॉल घेतले चालू करतेथ लावून.
हो मा दोन कोल त्या मा झिरो वगैरे कटले ना हा द्यायचालागला नाही. माहितीतून लागलाच नाही तो
सेकंड ने झाले पूर्ण आले ते.
माहि मी काय सांगलेलं की दोन कॉल मी हे झिरो याच्यावर गेले ना हे उचलल्या नाही गेले तर म्हणून फोनावर फोन लावाव लागते तिकडे समोरून समोरचा व्यक्ती कनी उचलणारा पाहिजे पटकणी कोणाला की आता कस तू आला तुला आला
होव
म मी कसा पटकन असा उचलला असा पटकन उचलला लागते तो नाही तर मग तर झिरो बॅलन्स याच्यावरच कटून जाते तो
होव
होव म्हणून त्याची थोडीशी काळजी कराव लागते, म्हणून फोन करून सांगावं लागते की उचल जा चालू करा ते ॲप हो, लावायच प्रयत्न करा. हा नाहीतर, मग आपण लावुया, आपण इथून लावतो त्याला माहीत नसते मग झिरो याच्यावरच होऊन जाते वीस
हो.
नाही ना म आजचं तर गावारून आले मी
आज गावावरून आली
ह.
हा मग सगळा आता पसाराच
सगळा पसाराच आहे, आता आता काय यावरच लागतं, उद्या जात नाही मी आता उद्या घरीच राहतो. हम्म! उद्या दिवस भर ही हा नाही दोन-तीन दिवस घरीच राहतो. बुधवारी जाईन डारेक्ट आता उद्या तर मंगळारच आहे ना
आहो, उद्या बाजार आहे ओ
हां उद्याचा दिवस सुट्टी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
मी तर म्हटलं, गायत्री जवळ तसे पाहिजेसाठी तिथे शेती कारण हे तिला दाखव विचारतो, म्हटलं कस की काय? झाल ते हा गेलत्या व्हय त्या हो गेल्या होत्या, ना त्या
वरखेड ला गेला होत्या.
झालं नाही, त्यांना काम. आ तो हा वरती वाचून घ्या ना
आहे कि, नाही बरं आता विनाकारण कसं काय ना? सगळ्यांच्या पेरण्या झाल्या सगळ झालं.
हम्म! आपल्या घरी आणलेल्या पावत्या असतील ना मग त्या घ्या त्याच्या जवळून कोणाजवळ दाखवन
नाही ना, पण त्या गटाच्या नावाने पाहिजत ना
हो, का?
होव.
होव हम्म
गटाच्या नावाने हा
असत माहित होतं काय
काय बांधलं? त्यांन कालच कालच
आणि सांगितलं पण ते डेली सांगितलं ना, की आम्ही पहिले एकत्रच काही बोलत घेतलं. घेतला नाही, बिया ना पण तेव्हा की मग एकत्र करणे जशी पावती घुन घ्या म
आला एकत्रच पावती होऊ होऊ
हा एवढे म्हणजे एकत्र एकत्र भिजवायची म्हणजे जशी घेण्याची हम्म
नाही म नवराला का मी आली दिवानागलीवा
आता कायदे मता कायदन कायत
का म्हणज त्या शळा्या घेण्यासाठी फिरल्या पाहिजे
हा भेटले नाही मितात ना काय
काय मच काय केलं तू
भेटलाय नाही म्हणतात सांगा ना मला गायत्री ना एकसारखं खयक हम्म
म होोलसेेल मधून रिकमटाक हा बटत त्यां
हो होलसेल मधून बरोबर आहे दहा लागू क पंधरा लागू एक सारख्या साड्या एक सारख्या स्या अकोल्यावरून झाल्याला सो गोंडो भेटत नाहीत काय अडीचशे रुपये दोनशे रुपये होलसेल दुकान तर स्वस्त मिळतात ना त्या
बंगल्या पण एवढा महाग ना
अ आपण नाही का सगळ्याजणी सारख्या साड्या घेऊन झालो त एवढ्या माग नसल्या तर चालतात चालते ब माय म्हण नाही
हाव ना म्हणून मग ते होलसेल मध्ये सारखे आहेत
आपण का नि तिला रोजच घालून जायलो काय साडल ते महागाची पाहिजे एवढी आहे की नाही
हम
तीन तीन सात तीनशे पर्यंत चालतो
अडीचशे बध झालं ना अडीचशे रुपय तेवढच घेतले तुी रोज कुठे घालायच्या कामाच्या पतत तशच घालायच्या कामात नाही पण त्या सकाळी आम्ही सुद्धा याच्यासाठी घेतलं की नाही कायम स म त्या केंद्रात जातो दिने आन म तिथेही साड्या घेतल्या जन दो
हम्म एकसारख्या तशा
एक सार क पूरा कलरला खयला पला दे
हो तिथं तिथं दिसत ना बाहेच्या अंगावरती पिवळ्या कलरच्या साड्या
होा हा लाल लाल फुलं आहेत त्याच्या डिझाईन आहे लाल हिरवी निळी
हम्म
कधी कठल्या साड्या तर मग नुत्या कुठ खालाय नाही वाटत आपल्याला
मग ते जा ना म्हणूनच म्हणाली मी कि त्या पै त्या पै नाही ते एकसारख्या नाही घेत चालतात ना त्या
एक सारख्या झाला कुठे जाय तर त चाललं शाळा घेऊन
हो
कुणाची कॉललाच या्यायच किती वेळ झाला टाइम किती झाला पाहि बर
मा याच्यात बिचार्या तर मला हे कर लागलं हो
टाइम किती झाला ते पाय सबमिट करून टाक
मले बहुजण थांमा नाही य म्हत मला ओपन कराव लागत माई पण हे केलाता कट्ट तो
हा
चालू चालू उरला नाही
दुचार आहे े फ का नाही यावर आ हो हो बोला हो कर्जा आता जा ह हो कोण होत्या होत्या त्या प्रमला इंगडे समीला इंगडे बरं झाला का ते टाइम झाला सांग हा झा किती
हो हो नऊ ए दहा मिनट
दहा मिनटं बोला लागतात ना दहा मिनिटं हो ना मग नऊ सेकंद कश काय झाले हे
नऊ सेकड नाही झाले आता झाले दहा मिनिट
माझ्या तर झिरो जा झिरो
आता दहा मिनट मी लावला की नाही ह म्हणून मा याच्यात दाखवते ते
नाही येत तर येतात पण दाखवून द्याला मी त्यात
होाना होव ना
ह झाले का दहा मिनिटहा मि हा बर म करत तुम्ही लावता खयच्यावर हो हो लावताना हो हो ते तेच हो हो कर कर हो
ठीक आहे बोला आता तुम्ही तिकून